हॅलो
हॅलो
हॅलो हा का तू वर होती कुठे गेली आता
नली अली ना हा खाली अली आई जेवायला गेले
हो का हो ना मग बी ना हा ओके
माझं कॉल का नाही येते काय माहित
काय मी अरे ते दहा कॉल झालेत का मग माझं म्हणजे धरून तुझे पाच पाच कॉल येऊन राहिले पाच पाच झाले की ते रिफ्रेश कराव लागते मग त्याला पाच दहा मिनिटं लागतात यायले
नाही ना झालेच नाहीत ना दहा कॉल म्हजे एक राहिला ना त्यातला काय मी कसं होऊन राहिल
आधी कि नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणून मग तो कॉल लागलाच नाही ऍटोमॅटिकच कट होत जा मग असं हा झाला काय ऑटोमॅटिक कट
नाही नाही ॲटोमॅटिक नाही टोमॅटिक कट नाही झाला पण ते सांगते ना की हा हा नंबर या टाचसाठी पूर्ण झाला म्हणते
हो काय तसं नाही सांगितलंय कारी हो काय नाही हा का नाही माझ्या याच्यावर तसं नाही उडवलं मग कौन गोपाल नाही म्हणत का तुला
हा मग ते नाही म्हणत ना ते. तेला असं वाटलं हे चालते की नाही चालत बरेच दिवस आता.
हो ना.
हा. आता गावातलं तस, कस लोक- हो. आपल्या गावातले कुठ सव
आता विचारये चांगल्या चांगल्या. आता आपल्याच गावची कंडिशन घे ना.
हां. मग आपल्याला कसं वाटतय की म्हणजे सगळ्या सुविधा पाहिजे हे पाहिजे. सगळ्या फॅसिलिटी पाहिजे ना लेकरायले? आता आजकाल- कोणाचंही तेच असेल. कोणाच्या आई वडिलाचं असं वाटते की नाही आपल लेकरु चांगल्या शाळेत शिकलं पाहिजे.
हा आणि आपण म्हणतो फरक पडते.
हाव तेच आहे ना म फरक तर पडतेच ना? म्हणूनच लोक- हो एवढं टाकत नाही. ईकडे तिकडे जातात लेकरु शिकवायसाठी
मंग काय तर. पण माहित आहे का? आता एवढं म्हणजे हे बदललं की लेकरायच्या शिक्षणासाठी घरी काही नसो- कोण्या दुकानावर राहितील पण तेवढं एज्युकेशन देऊन राहिल. हा. पहिले कसं एवढं नव्हतं. आता आपल्या वेळेस- आपल्या वेळेसही म्हटल असल काही एवढं नव्हतं. हो ना, तेव्हा आपल्याला शिक्षणाचं महत्व- तय नाही समजे एवढ. आता स -आता समज असं पस्तावा येते -
नाही गेले. का
तेच. तेच ना. असं वाटतं आपल्याला-
खूप आहे म्हणतात तिथ. फी खूप आहे म्हणतात म्हणजे मला माहीत नाही पण ह्यांनी - हा एक नंबर शाळा आहे ना इथून? तथून एक नंबर शाळा आहे ना. हं. हाव.
हा. की नाही. ज्याला कळत नाही. शिकवायला पाहिजे ना त्या त्यांनी तस- तो जाग्यावरच राहते अस होत. ज्याला येते त्याला-
हा तेच तर आहे मग. म्हणजे येतय की नाही येत हे - मंग तेच. अन येते की नाही येत आपण कसं काय डिपेंड आता समज-
आता तोही सेंट पॉल शाळेत जात- हा.
पण त्याच तस नाही झालं ना ग. त्याचा लॉस कसा झाला? जो पाया असते कि नाही? तो त्याचा कंम्प्लिटच नाही झाला ना. जो पाया नर्सरी- के जी वन के जी टू असते की नाही? ते जे दोन वर्गाचा अभ्यास- जो पाया आहे तो के जी टू ला कसा काय येईल तिले एकदम? ची नर्सरीच कंप्लीट नसल्यामुळे त्याच्या- जे पाया जो आहे तो कम्प्लीट नाही झाला तर पुढच काय एईल तिले? हा. मग आता असं वाटते- हा. म्हणजे त्याचं जे-
पण मग मला असं वाटतंएकदा, तो सेंट पॉल मध्ये जाते की मी सेंटपॉलच्या मानान काय येत तिले?
मग तसे तर विद्यार्थी अनेक आहेत इथं.
हा. त्याला. नर्सरीत टाकलंच नव्हतं वाटते
त्याचा कोरोनाचा पिरियड होता. कोरोनाच्या टाइम मधे काही शाळा बंद नव्हत्या काय? तर तेव्हा त्याच- वर्ष निघून गेले. दोन वर्ष नर्सरी न के जी वन- मंग तो झाला पाच वर्षाचा. मग सहाव्या वर्षी नाव पडते की नाही तर मंग - पाचव्या वर्षी त्याच नाव के जी- तुले टाकले एकदम मग तू सांग दोन वर्ष म्हणजे किती दिवस होऊन राहिले? मग फुल नाही फुलाची पाकडी तर तेला आले असत.
दोन वर्ग त्याचे त्याचे तसेच वीस झाले.
दोन वर्ष जो अभ्यास आहे तो त्याला के जी टू कव्हवर होईन का? आणि तिला तो जो अभ्यास असेल तोच करा लागला असे कि केजी टूचा मग पाया पायाच्या जागेवर राहिला केजी टूचा अभ्यास धर सोड धर सो झालं ते. अजूनही आता मागच्या वर्षी शू बस स्टँडर्डले होतातर स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन दिवाळीपर्यंत तो त
हो का?
पण अभ्यास कस नर्सरी पासूनच शिकवा लागते.
हा पण नर्सरीत लेकराले कसं गहिणी कराला लागत ना एक वर्ष लेट टाकलच चालते
ते तर आहेच पण पण नर्सरी पासूनच पाया कमप्लीट करा लागते. तू म्हणशन कस तर जे नर्सरी शिकवल्या जाते ते के जी वनले शिकवल्या जाते. पण ते मुलाच्या दिमागात कवर करते नाही करत तोच पाया मग अजून के जी वनला कंप्लीट होते. जे - - के जी वन आहे ते के जी टू ला कम्प्लीट - - तु जर के जी वनने नाही केलं तर कारण हाच अभ्यास पुढे पुढे जाते. आणि के जी वन, के जी टू, नर्सरी हे जर कंप्लीट नाही झालं तर फर्स्ट - - स्टँडर्डले दिवाळीपर्यंत असते आता अभ्यास करते माझा पुतण्या तर दिसते ना. नाही काही तर तीन चार वर्षात तर पाया कमप्लीट होईल त्याचा.
हो.
पण शेवटी आपापला अभ्यास आणि आपापले हे असते बाहि ते काही कोणाचही न
तिचं मेंटेन्स पाहिली तेवढं
हा.
तसंही तो कसा फिरत जास्त आहे ना.
ठीक. पण असं वाटते कोणाच काही असू समज आता आपण आपल्या लेकरासाठी करायच वाटते ना.
हो. मंग काय तर.
करो अगर ना
कुणाला वाटते हो मी तर प्रत्येकाच्या आईवडल्याच्या अपेक्षा असतात ना आपल्या पूर्ण नाही झालंत आपल्या मुला - -
तेच नाही दना पुढच्या बईचा फोन येऊन राहिला.
अ होय काय.
ह इथे मी सांगितलं काय माझा मोबाईल दुसरा हाय. हा माझा मोबाईल दुसरा हाय.
हम् ह.
पण लगे हे अँप दुसऱ्या मोबाईलमध्ये हाय.
हावना.
म्हणजे त्याच्यावर फोन येतात.
माझ्या मोबाईलहून मगापासून फोनच नाही लागून राहिला. काय झालं काय माहित. काय मी सबमिट नाही केल्या गेला. काय झालं काय माहि - -
सबमिट नशीन झाला ना तो. पण सबमिट करायचच काम नाही ना हा बॅ गोष्ट आहे हे कॉल झाले दहा सेकंद - - म्हणजे दहा मिनिटच्या वर बोलणं झालं - - क तो करायचा तो सबमिट ॲटोटिक होऊन राहिला ना तुला काय सबमिट करा लागुन राहिला काय? प्रत्येक एक कॉल?
हा.
नाही. माझं तसं नईआय.
माझं मला सबमिट बटनावर क्लिक - - कराय लागुन राहिल मंग ते सबमिट हो ते निघुन जा कॉल केला तुम्हाला तर
पण माझं तसं नाही आहे माझं कसं होऊन राहियला माहितय काय
कर
आता मी मला पाचकॉल आधि
नाही झाला
हो काय नाही मग माझं तसं नाही आहे माझं काय झालं पाच कॉल आले त्याच्या आधी पाच कॉल आले ते एकखट्टा सबमिट केले ते सबमिट झाले आता हा दुसरा कॉल आहे मग हे पाचच्या पाच सबमिट करायच असं होऊन राहिल माझं तू प्रत्येक कॉल सबमिट करली काय
हो प्रत्येक कॉल सबमिट करायला काय झालं काय माहित ते तो एक जो नंबर आहे ना तोच तो नंबर यायला मधात म्हणजे तू नंबर टालेली कीच नंबर येते ना ते त मग हा कॉल पूर्ण टास्क कमप्लीट झाला
टाकत की हा काय मग जे नंबर असेन की तो तू आता समज माझा नंबर डायल केलेला असशल की नाही तर तो पुढे हुनणे राहिला ना तो नंबर पूर्ण काढून टाक ना
तो कसा काढू तो डिलीटच नाही होऊन राहिला
तो डिलेट नाही होत की नाही तर जे अंक आपण दाबतो तिथं जे नंबर आपण काढत असतो की नाही तिथून तिथून सर्व काढून टाकणं तो
तिथून कसा काढूतो तिथून जाऊन म्हणजे तिथून डिलेट नाही करता येत ना तर अमदार
नाही गुनहे राहायला काय
नाही
अ आता माहििते काय मी समज कोणाला कॉल केला आणि त्याचा जर या ऍपवरर व्यस्त असला तर तो नंबर मी काढू शकतो मी तुला फोन करू शकतो समज समज मला दुसऱ्याला लावायच आहे पण ते व्यस्त आहे या कॉलवर समज तर मला तो नंबर काढायचा आणि तो नंबर टाकून लागू शकते तो नंबर निघू शकते पण असा आहे कि समज आता ब ते व्यस्तही नाही काही नाही मी तुला कॉल केला आणि तु रिसीव नाही केला तो सेकंड मध्येधल्या जाते
हा
हम्म
आणि समजा मी रिसीव मा मी काय केलं मगाशी कॉल केलाय का बहिले तिने की रिसीव केला म्हणजे रिसीव नाही केला तर कॉलच चागेला माझं म्हणजे झिरोला डायरेटून
मग माझी तसच झालं ना मग मला काय म्हणे
हो मग सातार शिव नाही केला बाई न रिसिव्ह करावा ना
हा मग म्हणते की तू मला कॉल कर मी तुला करतो मग तिचा झाला बाई मग मी ति केयला म्हटलं ब या जा बं ऑनलाई मग मी ऑनलाईनच जा केला तर तिने उचलला नाही काय वैभवीची आई म्हसाय आपल्याच गावातली आज तिच्या फोनाली म उचललेच नाही
म मला तो ओळखही नाही वेळी कोणती वैभवी आहे का काहीच ओळख नाही
नाही ते ते ट्युशन ल येते की नाही ना पहिले आदूचा एच हा न नाही ते आधूचा याचा लाळ करत कि नाही पोट्ट्या हे आनंदीचे तोडे हेकाच क्लासचे आहेत ना ते आनंदी चितोडे आनंदी कुठे
ह ना
हम्म जाऊ दे या वर्षी चा्स नाही घेतला तर पुढच्या वर्षी घेत जाो आता
पाउ ना आता आता ते तर झालं पाहिजे हा तेलं गेलं तर झाले पाहिजे नाही तर मग पेमेंट करून देते बायचं
त्याच्यावरच आहे ते डिपेंड
तेच ना मग कोणाच्या घरी काय कोणी एवढा पैशावाला थोड आहे शाळा करणारना
तलेला आहे बाई हे पाहिजे आणि एवढं
आता त्या कविता मॅडमच कस मस्त जमल होतं आहे की
हा पण कविता मॅडमने काही पैशनी दिले हो बाई लेख कविता मॅडम पैसे न दिले माझे
नाही काय
थांब मी दुसरा कॉल करतोयदा
ठीक आहे ह वा मला त लवून पाह द्या ना मल माझं काय झालं पाहू द्या आधी थांबा तुम्ही तोपर्यंत त्या दानापूरच्या वेला करा मग मी पाहतो काय झाल त माझ ठीक